हा काय चाललंय.
हम्म चां भाज फुलं बनवायचच काम चालू असत हो हो येत
हां त्याचं म्हणजे कसं असतंय मार्केटिंग व त्या फुलांच
मी इंस्टाग्रामवरच टाकते आणि इंस्टाग्रामपेक्षा मला आता ना स्वंदाच्या वगैरे लोक कच जास्त ऑर्डर आलेले आहेत
हां
त्याच पॅक करून ठेवल्या आणि आता चाफ्याच्या माळीची एक ऑर्डर आहे ना चाफ्याची कंठी स्वामी समर्थनसाठीची तर त्याचा पण रील करायच आता गुरु पौर्णिमेला, बरेच लोकं करतात ना दत्तांचं आणि स्वामी समर्थांच तस पण वेल बनवायचं
हम् ते क्लास कधीपासून य तर मी काय बघितलंच नाही भरपूर ार्ट झालेले ना.
हो कंटिन्यू चालू असत त्या ग्रुप वटिंग त्याच्यामुळे भरपूर मेसेज. पण मी समजा आता ते, सोमवार मंगळवार आहे पुढच्या
हा हा
सत्तावीस अठ्ठावीस तारखेला ऑनलाईनच असणार
हम्म हम हम् ते आपले बरं पडतं माहित आहे का, घरून व्यवसाय असलेला ना खरंचले बरा पडतो आपल्या स्वतः ह बिनेस अस दुसऱ्याच्या हाताखाली जाऊन आपण दिवस रात्र काम करत असतो त्यांच बोलून घेत असतो पण तेवढं आपल्याला इन्कम पण होत नाही जेवढं आपलं स्वतःच काम असतं त्यात इन्कम होतो एवढं
ी आधी जॉबलाच होत क््युली मी वेब डिझायनर आहे मी पुण्याला जॉबलाच होते पण म लग्न झालं आणि शिफ्ट झाले ना सगळं सुटलं नंतर मुलगी झाली त्याच्यामुळे बराच गॅप गेला पाच सहा वर्ष गॅप
हा गॅप पडल्यानंतरच मंग कस हातातून एकदा ते राून गे ना क परत पण येत नाही आणि त्या दिवसात ना आपण हो हो
त्याच्यामुळे मग त वापस टाकायचा विचार केला
हा ते बरं पडत का तर आप आपलं स्वतःच असण बरच फरक पडतो
गड मिते क म शॉप आहे ना त्याच्यामुळे कस्टमर आ काही इंटरप्ट होन जातं
हा ना
ह् ग म
म शॉपमध्येध्ये मग सगळंच काही ठेवत असाल ना तुम्ही आता ब्लाऊज वगैरे शिवत असाल मग
नाही नाही मला शिलाईत इंटरेस्ट नाही अजिबातच
नाही का नाही म्हटलं आता लेडी शॉप आहे म्हणजे सगळं हा
मी या म्हणजे विचार करते एक मशीन ठेवावी इथे म्हणजे स्लीव्ह वगैरे लावणेवर ला य तेेत मला सर्व शि मारतात पण मला त्याच्यात ची इंटरेस्ट नाहीय
हा ब्लाऊज पेक्षा ना तुम्हाला सांगते पिको हॉलच ठेवायचं का तर जास्त त्यात त्रास पण नसतो आणि इन्कम पण आपल्या बऱ्या ै होत कस
मला म्हणजे कटिंग वगैरे पण जमता मी आम्ही दोघींनी काय केलं होतं माझं जावेने मी युट्यूब वरून बघून पोरींच्या नऊवारी शिवल्या सहावारी पासून मग मी काय करायच त्या मी सगळं कटिंग करून द्यायची आणि त्या बसाची श मला शिवण्या अजिबत इंटरेस्ट नाही
हो आणि तुम्हाला माहित आहेेत ब्लाऊज एखादा म्हणजे एवढा ते पीस असतो आपण त्याचे किती तुकडे करायचे आणि परत ते जोडायचे म्हणलं ना नको वाटतं लय डोकं दुखत माहितीये का. माझ झालंय बघा मिशन क्लास हो पण मी ना तुम्हाला सांगू मम्मी शिवाय कोणाचा ब्लाऊज शिवत नाही नाय म्हणते मला कोणाच देऊ नक क शिवायला खरंच लय कंटाळा येतो अहो
हम्म पण मग ज्यांचं म्हणजे हात बसलेला असतो त्यांच फिक्स इन्कम अस हो ना त्यांना काही नाही वाटत कारण ते त्यांचे हा रोजचा अनं वळणी पडलेलं असत पण मला ते काय माहिती मला असं आवडतच नाहीे ते
आणि म्हणतात त्यांन नजर पण कमी येते अहो भरपूर
आरे बापरे!
हो माझी वहिनी करते ना नजर कमी येते पाय घायला येतात कंमर घायला येत एक त्यांना एक त्रास होत नाही त्यांना भरपूर त्रास होत मग आपल्याला चार रू रुपये भेटणार आणि एवढा त्रास करून घ्यायचा काय
हा मग दवाखान्यात आठ रुपये घालवायचे.
हो आणि आता किती महागाई आहे बघतायना. इथं साधं एक कालवनाच
पैसे लागुण जातात.
मंग भरपूर त्यामुळ आपल्याला
आता तुम्ही हे सप्तपदीच्या रांगोळ्या एकट्याच करतात का?
नाय माझे मिस्टर आणि मी करते.
हा हा तेच म्हटलंय एकठ्याने एवढ मोठ
नाय नाय एकटीन नाय होत आणि दिवसात कसं म्हणजे ज्वेलरी ते ऑर्डर मेंहदी म्हणजे एक दोन जास्त म्हणजे समजा ज म सप्तपरीची ऑर्डर आणि मेहंदी एकाच दिवशी असेल तर दोन्ही हँडल होत नाही ना मला
हो हो ब
ते आली ना फुल वगैरे टाकायला म्हणजे रांगोळी काढ तर ना तर मंग कस बर पडत जरा दोघांनी मिळून केल्यावर परत ज्या स्टॉपला मेहंदी काढायला जायचय तिथं नेऊन सोडतात ते मग त्या दिवशी कामाला सुट्टी टाकायची आणि त्यांच काम पण असं नाय की त्यांना कंटिन्यू कामावर पाहिजे वगैरे ते कधीही येऊ शकतात एनी ताय माझ्यासोबत
बरं आहे मग तुम्हाला
हो आणि जर सगळीच ऑर्डर म्हणजे मेकअप आर्टिस्ट पण आहे ना मी मंग सगळीच जर ऑर्डर एकाच लेडीज कडन भेटली म्हणजे हार वगैरे सगळ म्हणजे त्यांची ज्वेलरी पासून सगळ तर लांबच्या सुद्धा घेते मी ऑर्डर म्हे आदल्या दिवशी जाऊन त्यांच्या इथं अ सगळं हो सगळं हो पॅकेज पूर्ण भेटला न त प तरच परवडत मंग त्यांना ऍडजस्ट करून पण द्यायला बरं पडंत आपल्याला आणि घ्यायला पण आपल्याला बरं पडतं. कस आपल्याला बी परवडलं पाहिजे ना हम्म.
हो बरोबर आहे ना मेहनत तेवढी आहे ना त्याच्या मागं ते परवडलं का पाहिजे न.
हो हो. आणि लय आहो त्यात हो दोघच असतो आत
आमची जॉईंट फॅमिली आहे आम्ही दहा लोकयेत त्यामुळ मला एवढं सगळ्यांच सकाळी अ स्वयंपाक नाश्ता जेवणाचे डबे पोरांचे डबे सगळं
हा आणि फु आपण जे हा ना सगळे अस लोकला मग अवघड होतं ना
हम्म खूप वेळ जातो प मग आता सवय झाली एवढं नाही काय वाटत असं वाटत आपण एवढं करतो सत आला शाबशग देऊन घ्यावी मग काय
हो ते आहेच ना पण कधी कधी असं पण वाटत कि बाबा हा संध्याकाळचा स्वयपाक करायच वाचतोय आपला काहीतरी संध्याकाळच कामात असं करू लागणार कोण असेल ना तर बरं वाटतं जरा पण एकट्यानच करायचं म्हटलं ना नको वाटतं कंटाळ येतो हो त्यात आता समजा ना आपल्याला सकाळचा स साैपक असतो आपल्या जर सकाळ स्वैपका आला आपण तिला म्हणू शकतो की तू आज सकाळचा कर मी संध्याकाळचा कर असं आपण करू शकतो पण एकटंच असलं की कस हा बाबा आपल्यालाच करायचय किती बी काही होऊ द्या किती बी त्रास होऊ द्या आपल्यालाच करायचंय असं होतं
माझं शॉप कस जरा चांगल्या एरियामध्येध्ये आहे ना आता तर मग असं संध्याकाळचं बंद करून वाटत नाही लवकर त्याच्यामुळे मी आठ साडेआठ पावणे नऊ अस जाते हा संध्याकाळीच कस्टमर असतात तच्या मग बंद करू वाटत नाही आणि म जऊ गेली माहेरी गेली तर महिनाभहिनाभर जात तेिंवा लांबे मतो मग तेव्हा माझे खर हालून जात मग सकाळी करून या दुपारी ज्या वेळेला घरी गेलं का परत ते सगळं कसारा आवरून या परत जाऊन संध्याकाळी करून या
बाकीचं कोण करत नाही का घरात
सासूबाई आहे पण त्यांच्यानी एवढं काही नाही होत
ह का आमच्या पण म्हणजे आम्ही पाच सहा जण आहे पण आम्ही आपलं आमचं दोघच राहतो हो
तुमच्या व्यवसायासाठी ते खरंच बरं आहे पण मग काय पूर्ण फॅमिली सोबत घेऊन खूप अवघड आहे या गोष्टी
नाही का तर घरातलं करूनच जाव लागत आणि जर ऑर्डर अस असेल तर मी कसं करतय की बाहेर आम्ही खाल्ल तरी आम्हाला बरं पडतं
हो हो आप एखादा माणूस आपल्यासोबत ऍडजस्ट करून घेतोय हे घरातले बाकीचे नाही ऍडजस्ट करत माहिती का
त्यां ज तथ त होत ड माझ का मी कसं करू शकते आणि ऑर्डरला गेल्यानंतर कोण असं उपाशी पाठवतच नाही ना घरी आपल्याला खल्ल्याशिवाय मग आपण तिथं खाऊनच येतो मग ते बरं पडतं म्हण सगळे म्हटलं की हा बाबा घरातली कामं आली
हा त्याला मग एक ्युज नसतो काहीच का मला काम आहे तुम्ही एक दिवस ऍडजस्ट करा कोणी करत नाही
हो ना
तुमची काम सांभाळून हो मग आमच्या घरी तर असंच आहे सासरे डायरेक्ट म्हणतात तुम्हाला काय करायचं करा घरात सांभाळून तुम्हाला जे होईल ते करा असं असत
आमच्या पण सासूबाई तसेच म्हणतात म्हणतात तर आमच्या वेळेस आम्ही सगळं केलं तुम्हाला करायला काय होतं आम्ही तर शेतातली काम करत होतो तुम्हाला तर अ बाहेरचेेत पण त्यांना थोडीच माहित आहे ते काम शेतापेक्षा किती अवघड आहे
होलता आहे आणि त्यांच्या वेळी लाईफस्टाईल तसं होत ते तेवढ म्हणजे त्यांच्यात तेवढी ताकद होती आप आपल्याकडं असं अन्नधान्य तसं राहिलं नाही काही कस आहे त्याच्यात आपल्यात तेवढी ताकत नाही ना
हो ते कोरोना आल्यापासून आपण लस घेतली की नाही बघा ती कोरोना लस तवपासून तर ना पूर्ण थकल्यागतच झालंय पूर्णपणे ताकद नाही राहिली कसलीच शरीरात
खूप साईड इफेक्ट झालेत त्याचे
हो खूप तवपासून ना म्हणजे असं साधणा करत ते काम नको वाटत अस पूर्ण अस आराम नुसत असावा असं वाटत काम असलं ना की असं वाटतं बार नको बाप्ब न पण
एक लिमिट नंतर आहे ना झूप पण लागत नाही आणि झूप तर चांग दुखायला लागतं माझं असं आहे
हा ना आपलं म्हणजे कामच तस हार्ड आहे ते काम करायचं म्हणजे एकटक बघायचं आपण ते हातानच केल्याशिवाय पर्याय नाही ना आणि ते बसून बसून आपले कंबर वगैरे पण घायला येतात
हम्म
भरपूर त्रास होतो आपल्याला दिसून येत नाही पण त्रास भरपू
लॉग टर्म म्हणून जात ते आणि हम्म माझ सिझर झालेलं आहे ना त्याच्यामुळे जास्त अवघड झा आल्याज आला कस्टमर मीट वरच कल करत हा ना कोवले मार काम चालू आहे का हो आपल्याक ठाण्या कितीपर्यंत आहे